हा अग ते परवा तू पाठवलेल्या पराठ्याची काहीतरी रेसिपी सांगतेस का
हा सांगते ना तुम्हाला हवे होते का ते पहिला काय करायचं आपण जे ह्याचं पीठ असत ना घावाचं पीठ ते पहिला मळून वगैरे घ्यायचं बटाटे वगैरे शिजवून घ्यायच म्हणजे तिला तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये पाहिजे त्यामध्ये तुम्ही आपल ते म्हणजे बटाटे वगैरे घालायचे शिजत मग त्याच्यानंतर कुकरला वगैरे ते लावून ठेवा त्याच्यानंतर पीठ वगैरे मिळून घ्या आणि मग मिरच्या परत नंतर जरा त्याच्यामध्ये आलं आणि हे काय म्हणायचं त्याला अ काय म्हणा लसून लसून हा ते सगळं मिक्सरला बारीक करायचं वाटण आणि ते परत नंतर आपण भाजी जेव्हा करणार तेव्हा ते बटाटे उकडलेले सोलून वगैरे घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये ते परतायचे मग कांदा वगैरे काय जास्त घालायचं नाही त्याच्यामध्ये
हा हा
हा मग ती भाजी वगैरे परतून घ्यायची आणि मग म्हणजे ऑप्शनल असत एखादं काय करत की छोट्या छोट्या लाातिंब्या लाटवून घेतं आणि मग त्यांच नुसार करत पण मीतस नाही करत आपण जस करत पुरण वगैरे भरतो ना तस छोटीशी आधी लाटून घ्यायची त्याच्यामध्ये पुरण भरायच आणि मग ते मी लाटून घेते आणि मग त्याच्यानंतर भाजायचं हा आणि तूप वगैरे लावलं तर खूप छान लागतं असं पराठे वगैरे करते मी तुम्हाला आवडतात का पराठे
हा पराठे आवडतात तेच म्हटलं विचारावं हा आणि कोणते कोणते पराठे बनवतात
आलो आलो पराठा आणि हे मेथी पराठा वगैरे मेथी पराठा येतो तुम्हाला
ठीकाय
रेसिपी का हा मी काय करते मेथीचे पराठे च्या वेळेस काय करायच जे मी वाटण सांगितलं तुम्हाला मिरच्याच वगैरे तेच वाटण करायचं आणि जी मेथीची भाजी अस तिय ती एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची एक एक एक काय करतं की नुसतंच निवडतं आणि त्याच्यामध्ये टाकून देत पण मी काय करते की आचिरून घेते चिरल्यानंतर कसे जास्त मोठी वगैरे राहत नाही एकदम बारीक बारीक राहते नाही का मग ते सगळ वाटण वैगेरे त्या पीठामध्ये गव्हाच्या पाठामध्ये करते मी गव्हाच्या पीठामध्येभाजी वगेरे टाकायची त्याच्या नतर हे पण टाकायच काय म्हणायचं वा मिट वगैरे टाकायचं मेथीची भाजी टाकायच आणि जे आपण पीठ मळतो त्या पद्धतीत एक बेसिक मध्ये ते मळून घ्यायचं आणि मौसूद एक दम लुस लुशीत अस ह्या पद्धतीवर आणि मग त्याच्यानंतर हम् मग ते आपण जस चपातीला तो तसच लाटाचा वगैरे
कही नही अस् स त्या वेळी डिस वगैरे काय वेगळी असेल तर
अं म्हणजे मला येते काय येते का म्हणताय
तुम्हाला येते की
अ स्पेशल डिश असं मटन वगैरेच जास्त मला तुम
हा हा म्हणजे मला नाही आवडत पण मिस्टरांना आवडतय यामुळे आमच्यात बऱ्याचदा होतय हा काय वेगळी पद्धत म्हणजे रेग्युलर आपलंच महाराष्ट्रीइन बनवतं का काय वेगळं
नाही मग त त्या प त्यापेक्षा मी बिर्याणी छान बनव
होय का हा बिर्याणीची सांगा रेसिपी चालेल.
हा चालतय म मी चिकन मे चिकन बिर्याणी बनवते म त्याच्यामध्ये हम् म आपण म्हणजे आ ता म एक किलो जर तांदूळ असेल त अ किलो अस त तर अर्धा किलो चिकन घ्यायच.
हम्म हम्म हम्म
ए क्वांटिटी जस असेल त्याच्या निम्म घ्यायचं म्हणजे तांदूळ एक असेल तर आपण चि आर्धा घ्या किलो घायचा म्हणजे एक किलो एक किलो नाय घ्यायचा एक किलोला आर्धा किलो अस घेयच म हा अर्धा म अ स्टार्ट ला काय करायचं चिकन न ते पीस जेवढे जेवढे हडकाचे जास्त असतात ना ते पीस घ्यायचे मऊसूद जास्त घ्यायचे नाय. म त्या हाड त्याच्या पिसेसना मी अ दही वगैरे लावते दही, हळद, आलं लसूण पेस्ट ते सगळं त्या दह्यामध्ये मिक्स करायचं आणि ते चिकनला पूर्ण लावून घ्याय च आणि ते मॅगिनेट व्हायला एक दहा पंधरा मिनिट ठेवायचं. म्हणजे आपण बिर्याणी करायला घ्यायच्या आधी ते करून ठेवाय चं म त्याच्यांनंतर हा आधी मेगेनेट करून ठेवायचा आणि त्याच्यानंतर म आपल्याला कांदा आणि टोमॅटो लागतो. आणि मी थोड सण म्हणजे ते ऑप्शनल ये एखादा टाकते एखादा नाही टाकत पण मी टाकते. नं जेव्हा आपण मटणाला मसाला करतो ना खोबरं लसूण आणि कांद्याची पेस्ट असते ते एकत्र करतो ना ते आपण अ म्हणजे थोडीशी एक क मला वाटत दोन चमचे असेल ना एवढी असेल तरी पण चालेल आणि कांदा भरपूर चिरायचा आता समजा चार कांदे चार पाच कांदे घेतले असेल तर अ दोनच टोमॅटो घ्यायचे असं मग जास्त आता एक हा म आता मी एका किलोला कसं अ सात एक सात आठ कांद घालते. आणि मग दोन तीनच टोमॅटो घालते. हा म पहिल्यांदा काय करायचं त्य पातेल्यात तेल वतून चांगलं म्हणजे थोडस कड आला की त्याच्यामध्ये ते तमाल पत्र भेट त ना मी ते एकदम दहा रुपयाचाच आणते. म ते जास्त प्रमान टाकायच पण घरातला आपल्या जरा थोडं काय करायच जीर वगैरे असत ना ते त्याच्यामध्ये थोडस असतं म ते मी जिरं ऑप्शनल जास्त टाकते. म्हणजे मला आवडतं म्हणून आणि मग ते तेलात ते परतून घ्यायच की म त्याच्यामध्येच कांदा टाकायचा का कांदा भरपूर वेळ भाज जायचा म्हणजे जोपर्यंत तो लालसर होत नाय ना एकदम हा जास्त लालसर ब्राऊन होत नाय तोपर्यंत तो भाजायचा आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकायचा. आणि टोमॅटो टाकायचं जरासं परतायचं आणि आपण टोमॅटोची भाजी कशी करतो बिन पानी वतता अस वाफलत ठेवतो. तस त्याच्यावर आपण झाकण ठेवायच. आणि ते टोमॅटो पूर्ण वाफलुन घ्यायच वाफल्यानं- तर म ते जरा मॅश होत ना म्हण हे असं अखंडित जो टोमॅटो रातो ना तो राहत नाय ह तो मॅश करण्यासारखा राहतो म त्याच्यामध्ये म ते आल लसून पेस्ट वगैरे टाकायची ते पण परतून घ्याय ची आण आलं लसुण म्हणजे मी तुम्हाला सांगितल की आपण मटणाला टाक तो ते ते त्याजात टाकायच हा आणि ते परतून घ्यायचं म त्याच्यात चटणी मी टाकते जर तिकट हव असल तर टाका नाही न नको असल जास्त तिकट तर लाल तिकट टाकलं तरी चाल त आणि म त्याच्यामध्ये अ द हाळद टाकायची. ते लाल तिखट वगैरे टाकायच आणि मग ते मॅगिनेट केलेलं हे टाक यच त्याच्यामध्ये चिकन हं चिकन टाल्यानंतर चांगलं ते परतून घ्यायचं. आणि अजून एक दहा पाच मिनिटं ते झाकून ठेवायचं. म जेणेकरून त्याला सगळं ते पा पाणी सुटतं का तर अ पाणी आपण भातामध्ये वतायला गार पाणी नाही ओतत मी म्हणजे अलीकड अलीकडच्या गॅसवर ते गरम करत ठेवायच पाणी जेवढ आपल्याला लागणार काॅन्टीटी टाईप मध्ये मग आपण काय करायच पाणी साईटला आधीच तपवून ठेवाचं- त्याच्यामुळे चिकन ला आपण पाणी वतायच्या आधीच वाप वाप देत- पाच मिनट का तर त्याला पाणी सुटत आणि ते चिकन पटकन सुकत शिजून जात नाही का हा मग ते त्याच्यानंतर मग त्याला चांगली वाफ सुटल्यानंतर मग ते आपण उकळलेलं पाणी त्या- चिकनमध्ये वतायचं हा आणि- त्याला पण उकळी फुटून द्याय एक दोन मिनिटात तर उकळी फुटतेच का तर- ऑलरेडीच गरम पाणी असतं हा मग एक मिनिटात त्याच्यानंतर ते उकळी फुटल्यानंतर आपण तांदूळ धुून घेय तो कायतर घाणेदॖ असेल म्हणून मी ते पाण्यात म ते टाकायचं टाकायचं पूर्ण हलवून मिश्रण घ्यायच आणि मग झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मग ते शिजून द्यायचं पूर्ण आणि जर ते पूर्ण शोषून घेतलं ना पाणी सगळं भाताने किवा आता आपल्याला समजलं की ऑप्शनल आहे आता पाणी नाही लागणार- म्हणजे लागणार असेल तर अजून पाणी टाकायचं थोडसं झाकण ठेवायचं आणि आता समजलं की पाणी- लागनारेच नाहीये ह्या वाफेवर शिजून जाईल मग तेव्हा काय करायचं मी कलर कलरचा भात ते म्हणजे हिरवा कलर आणि अं ह्ये केशरी कलर मग थोडस- पाणी एका वाटीमध्ये घ्यायचं एकदम थोडस पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो कलर- टाकायचा एकदा केशरी कलर आणि एकदा हिरवा कलर अस- दोन्ही कलर टाकून त्याच्यावर पुदीना असेल पुदीना नाही तर कोथिंबरूर भर- पूर प्रमाणात टाकायची आणि थोडसं शिजायला कचा असतो ना भात एकदम थोडासा- तेव्हा मग ते सगळं टाकायचं आणि झाकण लावून ठेवायचं आणि पाच पाच मिनटात शिज- वाफेवर तो मग खूप छान अस थोडा- थोडा गार वगरे झाला न दिला- खूप छान लागतो म्हणजे त्याला रश्याची पण गरज नसते आणि तू हो खूप छान-
तुम्ही ह्याच्यातच शिजवता म्हणजे वेगळा नाही इतर वेळी कसं सगळी थराची बिर्याणीला वगैरे सेपरेट शिजून घ्यायच-
तुम्ही एकदा तसा नाही ह्याच्या- टाकायचा आणि त्यातूनच शिजवून घ्यायचा एकदम छान म्हणजे-
छान होते काय मग त्याच्या आधी फक्त थोडं खरं चिकन शिजवून घ्यायचं
शिजवून घ्यायंच वाफे जेवढं आपण थोडी फार त्याला असं म्हणजे अपुण कस हा हा निम्मं घेयच म्हणजे आपण वाफलाय- त्यात टाकतो आणि त्याला पाणी सुटत ना बघा तसच ते त्याच्यामध्ये घातलं ना हा कि- थोडस झाकून ठेवल्याने स्लेट गॅस त्या पा जात मग त्याच्याूनचघ थड म्हणजे नि् शिजून निघ आणि मग नंतर उकळले पाण्या थोडफार हा भात नाही दि पा तर मग ज कच कच रा तर आपण त्याला हे लावलेलं असतं ना दही वगैरे त्याच्यामु शिजायला त्याला क्वांटिटी जास्त लागते आणि आपण उकळलेल्या पाण्यात भात टाकतो त्याच्यामुळे
भात पटकन शिजतय तेच म्हण वेगळं आहे म्हणजे आम्ही कसं असं म्हणजे एककडं चिकन शिजवून घेतो आणि एकीकडं भात शिजवून घेतो
घेत
असं तुमचं कसं ते आहे का हा लेयरची झाली तुमची पण म्हणजे झ ट म्हणजे एकदम झटपट आहे
आली हा आणि जास्त हा हे करत बसायला लागत नाही हेकडं शिजवून घ्या मग ते ितळत ठेवा इड त ऑलरेडी ग्रे तयार करा मटनची पण चालते पण मटन काय होत मटन शिजायला वेळ लागतो ना मग त्यालाय कराला लागत. जे मॅगिनेट केलेलं असताना मी त्याला शिट्टी देते एक एकतरी सुट्टी देते त्याला आणि मग त्याच्यानंतर मग ते मग त्याच्यात टाकते म्हणजे चिकन मटनची पण आपण तशीच करू शकतो, फक्त मटनला शिजायला वेळ लागतो. व क ण उकळुन द्यायच म्हणजे आपण कस शिजत घालतो मटन तसते भरपूर वेळ शिजत ठेवाय लागत आणि मटन जरा स कच राहिलेलं समजलं की मग त्याच्यामध्ये भात टाक कायच आणि मग ते शीजुून घ्याय मग त जास्त वेळ जातो आणि व विथ कधी कधी मग ते मटन शिजत पण नाही
नाही नाही शिकत नाही नाही लागत नाही. तसं चिकनची काळजी वाटत नाही हो पटकन शिजून जाते ते. तस मटणचं हे हे होते.
हो ते काय पाच मिनिटात शिजून पण जात. त्याला जास्त वेळ पण एफर्ट पण जास्त घ्यायला लागत नाही हा एकदा ट्राय करून बघ खूप छान.
होय होय चालते ठीक आहे. करते परत मी तुम्हाला कॉल हा चल ठीक आहे बाय.
ठीक आहे बाय.